होतोय बोला ना.
चार चार कॉलच होते वाटत. आता येथूनच माझ एक एक कॉल होई ना वाटतं मला. आता करूनच घ्या नंतर होतो नाही होतो.
चालेल ना म्हटलं भैयाला किती पेमेंट आहे?
आता आम आमच्या हातात फक्त चाळीस चाळीस लोक पडतो. म्हणजे असं पस्तीस पाडतो आणि पाच एक हजार असे एफ डी कटती काय एल आय सी आहे काय इन्शुरन्स आहे.
हा
पी एफ काटो मण पोरांचे एस आहे ये साय कटते. दोघो पोराच्या हे सायखलेले ना आम्ही.
हा का.
मग पुढे शिक्षणला कुठून कुठून पैशे आणायचे आहे हे जमा करून दे. आणि पी एफ कट न आ मग किती शिक्षण अन किती पैसा लागल? लागू राहिला बाई आता खर्चाला त्या पुढे कॉलेजला आहे ना. आ?
आं
काय म्हणी?
म्हणला तुमची दिलील किती शाळेची फि
डोनेशन का?
आ?
बावीस हजार रुपये का पंचवीस हजार नाही सव्वीस हजार रुपये ना भाई.
म्हणजे ते तिचं ये एकलीचं
हा त तिचं एक तिचं सव्वीस हजार रुपये डोनेशन हे
बापरे आणि ती कितवीला आहे आता दुसरीला?
अ हा सववीस हजार झाले म्हणजे पहिले त्यांनी सांगितलं बावीसच हजार रुपये. अन नंतर हे ना त्यांनी बुक अन ते दिली ना. कपडे आणि बुक तर ते साडेपाच हजार रुपये परत घेतले त्यांनी.
हो.
ह. हा म्हणजे हे त्याला तिला अस बावीसच हजार रुपये. तिला घेतच नव्हते ती ते म्हणत होते म्हणजे ती प्रायमरीला होती ना
हां.
त तुम्ही प्रायमलीलाच टाका नाही तर इथे ना केए जीत किंवा पहिलीत टाका तिला. आता ती तिसरी ला आहे म्हणजे आपण दुसरीला टाकून देऊ बाई ती तिचा मान आणि ती दुसरीलाच पाहिजे होती
इतकं माग कस खटाकून जमल आपल्याला पण.
दुसरीत पाहिजे होती म्हणजे आता मी ना तिला साडेपाच वर्षची होती ना तेव्हा टाकून दिलं होत शाळेत. तिच्या मानान ती दुसरीत पाहिजे म्हणल मी माझा म्हणण असं की तुम्ही दुसरीत घ्या. ते म्हणते नाही आम्ही क जित किंवा पैल घऊ तिला मग आम्ही चार हजार रुपये त्यांना असच दिले. म्हणजे तुम्ही घ्यास दिला.
ते वापिस नि दिले काय नाही
नाही ई मग द्या त्यांना रिशवत दिली अस चार हजार द्या म्हणे तरी पण चार हजार रुपये देऊन पण त्यांनी आमच आमच्यातून एग्रीमेंट करून घेतला काय ईला जर काही आला नाही आणि पुढच्या वर्षीला काढून टाकणार. शाळामध्ये ठेवणार नाही
हा का?
हा असा आहे एग्रीमेंट झालेला आहे तिचा म्हणजे आम्ही साइन करून दिलेलं आहे आम्हाला माहितीय ती हुशार आहे ती लवकर पिकअप पण करनार म्हणजे आता तिला मी घरी शिकवतिना हो घर घरी म्हणजे आता तिला थोड थोड वाचता पण येतो म्हणजे पहिेले इंग्लिश वाजताच येत नव्हती तिला
हा का?
हा आता तीच भीती हा आता तिसरीतला पोरी म्हणजे त्यांना वाचता येतो ना. के जी, सिनियर, ज्युनियर सगळं झालं म्हणजे पहिली तर त्यांना वाचता येतं थोडं थोडं
हा
म्हणजे स्मॉल टॉल असे शब्द वाचता येते ना.
हा वाचता येत ना
हा आता म्हणजे टेबल याद अ लक्ष ठेवते ते दहा लोक टेबल या ठेवते ते ना इला काहीच येत नव्हते ना मग आता मी घरी ट्युशन सारखं तिला समजून सांगत आहे एक दिवसात. इंग्लिश सब्जेक्ट घेतली. दुसऱ्या दिवशी मॅथचा, घेतली तिसऱ्या दिवशी हेंड रायटिंग तर येते बाई म्हणजे काय ना काही काय ना काही चालूच राहणार तिच्या.
मग फरक पडलाच नाही तिच्या जास्तच
हा फरक पडला तिच्या मिसचा फोन आला होता ना म्हण मला ईला कुठ टुशन लावला म्हणे तर मी म्हणले नाही मी घरी शिकवते तिला. म्हणजे उजूक पोरी देऊ का म्हणे तुम्हाला पोरी म्हणजे माझा बाडे बा का डेंजर माझा ती म्हणजे त्यांना शिकूस तर ती ना बावलटवाणी करल. नको माझी मुलगी मी शिकून अ मन मी पुढं पुढं तुम्हाला पोरी देऊ का उजू म्हणजे
आपेनला वाटलं का दुसऱ्या मुली पण शिकवते छान.
शिक होऊ शकता का तुम्ही तर म मी म्हटली बाई यांना विचारलं मी म्हण म ही पोरगा इतकं बेकार आहे ती पोरीला इका हाणतो तो दुसऱ्या पोरांना हाणलत काय काय होणार?
मग नाही ना ते आपलं आपलं जमतं पण मग
आपल्या आपल्या दंता आता मी काय करते बाई तेव ल तिला फोन देऊन टाकते आता काहीच नादीच लावली ती आपली पोरगी ती तिला समजदार समजदारीन घेती ना. तिची पेन्सिल घेतली तर आम्ही काय म्हणतो बाई तू देऊन दे म तु तुला दुसरी देेते आ दुसरं पोरी घेईन का देन का असं
नाही नाही दुसऱ्या पोरीस अवघडे ना ते म्हणा ट्युशन ला जात घरचे पण त्यांच्या म्हून ट्युशनला जाते का द्यायला जात ते त्यांना बोलतील ना ते.
चे पण तेहि राहते बाई पोर घरी जाऊन सांगलं ना त्यांचा मुलगा असं करतो तसं करतो खायला मग डोकं उठायचं बाई जाऊन द्या बाई दोम मी म्हणली जाऊन द्या बाई दोन तीनशे रुपये साठी कायलायच काढु माझ मला चालूत एक जरी चालू झाला म्हणजे चालूच होईन थोडंफार थोडंफार काही ना काही चालू होणार म्हणजे मी यांना म्हटली जाऊन द्या. पाच सहा बोरी एक तीनशे रुपये महिनात घेतलाता चारशे बी घेतला इथं तो कोणी देणार म्हणजे इथथच खूप जास्त आहे ना हजार हजार रुपये डोन ट्युशन फीसच नाही इकडे ज्याचा कोचिंग क्लासेस चालूय ना कोचिंग क्लासेस चालू ना त्यांची दोन दोन हजार रुपये फीस आहे. ट्युशनला हा.
आज संडे आहे.
आपल्याकडे चांगलं एक पण आता मी जर तीनशे रुपये बी घेतले अस ना तर कोणी कोणी दिले होते मला, पण आपला पोरग इतका बेकार आहे नाही पोरग.
हा मग त्याच्यामुळे नाही जमत ना
हो इतका बेकार हाणतो ते तिला समजत नाही. ते ग हि हातात काय येन काय लागल ते एकदा त्या पोरगीला असं हाणलं होत ते ना मोबाईल मोबाईल त्या डोळ्यात डोळ्या खाली तर पूर्ण हिर व गार हो झालं हो त्या जर डोळं
ते म्हणाते लागत ना ते डोळ्याचं काम नाजूक की
मग काय? अ तिला दवाखान्यात नाहीला मग पूर्ण ते साफसूफ केला. त्या गोळ्या गळ्या आणल्या तिला औषध ते पाजले मग ते पंधरा दिवस लागेत डोळा क्लिअर व्हायला. इतका बेकार आहे पोरग ना असं दुसऱ्याला् आणलं म्हणून काय होणार? म दुसरा ना आणला
चालू राहील काय काय काय काय??
हा आ ते बोलायला पण कोण नाही तिथं
तुम्ही ओढी टाका काय टाका? झोपत नाही तू
हम्म जोयचं काही सवयीच कामच नसत ना मग
नाही जोळी मी करते म्हणजे मी ना घरून एक साडी आणलेली
हा
बांधायला पण जागा नाही मग आम्ही काय करतो या दारातून त्या दारातून भां भांधती आणि बेडरूमच्या आणि म पुढच्या हॉलच्या दाराात लोक साडीन बांधतील नंतर उघडून घेली. मग ती तो झोपतच नाही काय ना म भागयची झोपायची
झोपाची सवयस मी राहिली ना त्याला
नाही पहिले ना ते वर्ष दूध पीठ होतं ना मग बॉटल दिली का ती झोप तो झोपून जायचा दोनदा दूध पित होत ते दुपारी आणि रात्री पण आता ते बॉटलला दूध पित नाही म्हण मेन आ तीच सवय मोडली
हा....
आता मोठा झाला बाई कायला इतका म्हणजे हो पण मोठे मोठे होते ते निपाला ना आणि आजारी मी पडतोय म्हण ते डॉक्टर लोक म्हणते त्यावेळ ते ज बॅक्टेरिया राहतो कीटाणू पैद आणि त्याच्यावर तुम्ही आता त्याला पाहू
आणि जास्तचे तूमची सवय लागली
हा म्हणजे आता त्याच्या नादी म ना जे कीटणू वा असते त्या शरीरामध्ये जात म्ह मग ते आज आम्ही करतो म्हटले नाही ग आता अडीच वर्ष झाला
हा आत आपण ते ते म्हण त्याला
तर ते म्हणत होते काय खिचडी ते झोपायच नाही ना अ तोंड चोवीस तास चालू आहे तीचा.
हा
तोड बंदच नाही पहिले बोलतच नव्हता तो.
हा आता बो बोल
इच्या मागची ब माईच्या मागचे पोरं आहेत खळखळ बोलत होते आणि बोलतच नव्ह हा तर इतका बोलतो. दोन दिव दोन मिनट बोलतो तो
हम्म
क्लिअर बोलत नाही
हे आता बोलता येत ना त्याला त्याच्यामुळं
आम्ही म्हण कितीही लोक म्हणे आम्हाला ते बोला आम्ही म्हणलं
हा पण मग आता ते एक तोंड आलं का मग बोलायला लागले का?
हा म्हणजे बोलत होते पण इतक नाही बोलत होते. एकदम शांत बसा जास्त बोलायचा नाही. जितका पुर्त उत्तर बोलायला. म्हणजे द्या घ्या इतकच बोलायचं
हा
आज वी काम पाहात आणि बोलत नाही. ती पोरगी हुशार आहे माझी
हो का
कोणवीला लवकर बोलायला लागली चालायला लागली लवकर बोलला नाही चाललं नाही.
हा......
अजू किती बाकी काय तुम्ही तुम्हाला तुमच लावायची किती बाकी राहिली गोभी?
हम्म काय अजून समजतना हो नऊ दहा राहिलेय ना
नऊ दहा नबे राहिले ग
हा..
बेडवर हातरायच
पाह तो काय म्हणतोय काय नाही?
कोण? हो. झोप आता.
नाही त्याल थोड फार झोपास सवय लावायची ना, दुपारा.
आहो किती झोपू लाव तुम्ही मी झोपून जातील. ति नाही झोप
मग तिथं समत बाहेर जायचं काम नाही, म्हणून काही वाटत असं.
तोच नाही ना तो आम्ही म्हणजे, मधला आमचा पुढचा दार लावलेला असं. तो मधला दार मी लावून घेती.
हा.
आणि ते त्याला, उघडताच येत नाही तो दार.
हां हां.
मग ते खेळतो खेळतो खेळतो, माल अडोळा लांब. तुम्हला ते त्या लागते मला सकाळी लवकर उठावं लागतं रात्री माला वेळ होतो बारा बारा एक वाजता झोपायला
हा म्हग ते दिवसच झोप
दुपारी हे झोपत नाही मी अर्धा ऐक तास दो झोपती ना त्याच्यावर म्हणत तो चाल जेवण दे ये दे दे
हा.
चालूच राहात
आता जेवण ते व्यवस्थित जेवाव की मगं बर वाटत.
अशा नाहीं हटकून काढतो तो.
हा का
हाटकून म्हणतो म्हणजे हे उठणा
हा तुम्हाला झोप येत असली का?
हा आपल्याला झोपा आली का म्हणतो तो हे पाणी द्या सुसू आली. हं या आला, काहीतरी द्या. खायला द्या पियाला असं म्हणत होतं.
तेवढंच टाईमपास जात